हा रे
हा खूप बारीक येतोय
हा, मला पण थोडासा बारीकच येतोय.
हा हा. एक मिनट मी हेडफोन लावते.
हा.
हा, त्याच्याने थोडा बरा येतो बघा
एक मिनिट मी
मी पण लाऊन बघू का मग हो चालेल कारण हेडफोननी खूप व्यवस्थित आवाज येतो बोललेलं कळतं व्यवस्थित
ओके.
त्याच्याने छान येतो आवाज
हा मी पण लावला हा येतोय आता जरा चांगला
हा मला येतो आता आवाज लावला तर
व्यवस्थित
हॅलो.
हॅलो. हम्म हॅलो येतोय का आवाज? एक मिनिट हॅलो आता आला आवाज तुम्हाला? हो हो.
हा हा बरोबर आला.
काय बोलताय झालं जेवण वगैरे? हो हो एकदाच आत्ताच झालं परत संध्याकाळची तयारी थोड्या वेळात
हो संध्याकाळच चालू
आता मग चहाचा टायमिंग होईल पाच वाजता. हो ते तर आहेच ग चहा पिता तुम्ही? जास्ती नाही. एक शक्यतो एकच वेळेला नाही तर कधी कधी दोन वेळेला
अच्छा
छा. तुमचं रुटीन काय असतं?
माझ मी चहा नाही पित जास्त मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ना
अच्छा अच्छा हा त्याच्यामूळ मी कधीतरी हा हा. प्यावस वाटलं तरच पिते. हा हा, नाहीतर शक्यतो टाळते दुसर काहीतरी खाते बरोबर आहे हा त्याच्यासाठी काही करत असाल ना नाही नाही आपलं नॉर्मल म्हणजे जेवण आपलं असतं सकाळच ते नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीच जेवण. हा आणि अस पाचच्या टाइमला आपण चहा वगैरे पितो पाच सहाला हा तसं नाही. बिस्कीट, खाकरा वगैरे अस नॉर्मल खाते बरोबर बरोबर हम्म चहाचा टाईम कुठे बनवायच? हो ते तर आहे हा, मला एवढ काय नाही बस कंटाळा येत मग नंतर. हो थोड्यावेळाने स्वयंपाक करायचा करायचाचं अस तो थोड्या वेळेला आणि मग परत, मुलांचं म्हणा घरच्यांचं म्हणा वेगळं वेगळं काही काही चालू असत, मग ह तसही करावं लागतं. तर, मग थोडं टाळाटाळ होती आपली कंटाळा करायचा हे करायचं.
हा तेच ना मुलांसाठी तर करतोच आपण आवडीने ते बोलतात हे कर ते कर त्यावेेळेस करतो पण आपल्याला करायचं म्हटलं तर आपण आळस करतो
आवड आपली होऊन जाते मग
ह अ.
आणि पाऊस आहे का तिकडे?
नाही, आता इतक चार पाच दिवस झालं ऊनच होत आज
तर आज सकाळी थोडासा आला, येऊन गेला. अच्छा! तिकडे तर ऊनचं आहे, तुमच्याकडे काय आहे तिकडं? नाही आठ दिवस होता, आणि मग थांबलाय. तर, आता बंदच आहे आठ दिवस झालं, आमच्या इकडे आज होता थोडा. ह ह. आता परत आज बोलू परत. पुढच्या महिन्या मध्ये चालू होईल वाटतं, हो येईल परत. थोड थांबून थांबून. सगळीकडे वेगळ्या वेगळ्या गावाला गावाला फिरून येतोय तो पण. सगळे जाऊन सुट्टी हे करतात. तस झाला, असेल इकडे आठ दहा दिवस तसा झाला.
हम्म,
मग आत्ता थांबलाय थोडा. मग परत येईल. अजून काय काय करते? तुम्ही काय काय करता म्हणजे नवीन असं आवडी निवडी? नवीन म्हणजे मला स्वंयपाक करायचीच आवड आहे जास्त. अच्छा! आवडीच काम आहे का असंय. बाकी ह आ मला पोळ्या करायचा कंटाळा येतो.
तस कंटाळा मला पण येतो पण मोबाईल मध्ये अशा नवीन नवीन रेसिपी बघितल्या मग, ते अशा करावशा वाटतात नाही. एखादा ना, एखादीच रेसिपी करतेस मग मी.
बरोबर आहे, मग काय काय केलं नवीन नवीन त्याच्यातलं? नवीन म्हणजे असं ढोकळा बनवला, बाकीच तर नॉर्मल काय असतंय जस वेगळ्या व्हाईट कलरचा ठोकळा थोड थोड वेगळे वेगळे प्रकार असतात. फ्रँकी सँडविच वगैरा ते लहान पोरांना आवडतात ना. ना तसलचं आवडत काही काही आणि आपलं शिकण होत, आणि त्यांना खाऊ घालण होतं दोन्ही होत. हो, हम्म तेचं ते आहे. आणि बाकी स्वयंपाकात मग न आवड आहे तर, नवीन नवीन काय बनवतात त्याच्या
नवीन असं काही नाही, एखादी रील्स कुठली बघी कुठली ती आवडली ती बनवते मी असं आहे. हम्म,
असं ठरवून वगैरे काही नाही हा, ठरवून काही नसत शक्यतो. बाकी मग सणांचा ठरलेलाच असतो, स्वयंपाक. हा, ते तर असत म्हणजे असतचं. सणा मध्ये आपण वेगवेगळे भाजी करतो हा प्रत्येकाचे आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे नवीन नवीन काही काही बरोबर बनवत असतल ना, हो आमचं पण तसच आहे. म्हणजे सणाच्या वेळेला जो असतो, ठरलेला आता तुमच्याकडे पुरणपोळी असतो. ते वाटत ना,
हो कुठल्याही सणाला. अं मग आमच्याकडे शक्यतो, तसं लापशी असते.
अच्छा.
हो तस, लापशी मला पण आवडते, मी पण करते हा हा खाते. बरोबर ये छान लागते, छान लागते गुळ टाकतात का त्यांच्यामध्ये हा गूळ टाकतात. गुळ, खोबरं मग आपल्याला काही, गुळाचं छान लागत. हा गुळाची अशी खमंग लागते, कुठली पण रेसिपी. ती केली तर, त्यांच्यात एक खमंग पणा येतो. हो गुळामुळे, त्या काय बोलताय, तुम्ही गुळाची लापशी चिकट कर ता करता का सुखी करता कशी करता? नाही खूप सुखी नाही करत. म्हणजे ते सुकी सुक्की कुठलीही गोष्ट म्हणजे, आमच्याकडे भातही खूप सु सुका सुका नाही आवडत थोडा असा. अ हे झालेला असतो ना, मऊ शिजलेला तशा गोष्टी. लेल्या असतात, त्या तशाच आवडतात. हो तसेच छान लागतात खायला, काय काय गोष्टी फक्त सुटसुटीत. हा सुट्ट्या म्हणजे त्या गोष्टी वेगळ्या असतात. तशा मोकळ्या खायच्या तशा वेगळ्या असतात.
सुक्या सुक्या आणि, त्या अशा जरा हो. मऊ मऊ असलेल्या त्यांचं. आवडतात आधीपासून तशीच सवय आहे आमच्याकडे. हा मी.
मी एकदा एका कुठल्या तरी, ठिकाणी खाल्ली होती लापशी. तिकडं त्यांनी एकदम अशी, सुट्टी बनवलेली एकदम. त्याचे दाणे दाणे प्रॉपर वेगवेगळे होते हा, हा मोग मोकळे. तर ते म्हणजे चव छान होती त्याला, पण खाताना ते येवढी. छान लागत नव्हतं. हा मग नंतर काही दिवसांनी मी बनवले जरा थोडीशी. चिकट टाईप वगैरा, ते छान लागले उलट खायला. म्हणजे,
म्हणजे थोडं मऊ ते, टेक्चर छान वाटलं मला खायला. हा म्हणजे काही काही, गोष्टी अशा मऊ झालेल्या. छान लागतात अशा, अशातलीच ते पण एक आहे. असं म्हटलं, तुम्ही कशासोबत खाता अशीच खाता का नुस्तं. हा आमच्याकडे, ते लापशीवर प्रॉपरली थोडासा भात घ्यावा लागतो. असं आहे मग चार दाणे तरी, त्याच्यावर भाताचे आणि, मग कडी असते मग बाय बाकीचा स्वयंपाक असतो लापशी कढी भात. भाज्या वगैरे आपल्या, ज्या काही असतात त्या. मग कोणी साधी होळी करतात, कोणी तळलेली नको म्हण म्हणून असं.
हा. ते आमच्या इथं पण, काय काय ठिकाणी शे भात तिखट असा भात आणि, त्याच्यावर बटाट्याचा रस्सा शेंगदाण्याचा कूट टाकलेला. आणि त्यासोबत लापशी खूप छान लागते.
छान लागते.
हा हा हा. हम्म. लहानपणी मी अशीच खायचे, आमच्या घरी बनायची नेहमी अशी. च्छा ह हो. म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धती म्हणजे तुम्ही महाराष्ट्र. राहात कुठे राहात हो मुंबईमध्ये. अच्छा हा म्हणजे मुंबईमध्ये परवा बोललेलो लाईट वगैरे नव्हत्या तुमच्याकडे. त्यां ना तुम्ही हा हा अच्छा हा हा हा. मी तेव्हा बोललेले अ तीन चार दिवस आमच्याकडे लाईट नव्हती प्यायचं पाणी नव्हत. बरोबर बरोबर हम्म हम्म आता कस राहायलय. कॉल मुळे आपण थोडं वेगळ्या वेगळ्या सगळ्यांना बोलतोय ना. आणि नावही बरेच कणाची कोणाची सेम सेमही आहेत. ह ना त्याच्यामुळे थोडं आठवण्याच काय बोलल तेच पाठवत नाही नंतर हा ते पण आहे. पण असय की बोललेला. माहिती वेग पण तच्याशी कुठल्या विषयावर बोललो आणि तच्याशी कुठल्या विषया बोललो हा हा ते पणच कळत नाही मला पण निश्चय होत.
तेच ना म्हणजे कारण. आणि वेगळ्या वेगळ्यांशीच बोलायचं आहे. एकच असं करून नाही ठेवायचं तर मग वेगळं वेगळं ऐकणं बोलणं होतं ना सगळ्यांशी बोलल्यावर.
हो तेच.
त्याच्यामुळे तसही ते छान आहे. आणि नवीन नवीन बोलता येत आहे. आपल्याला. होन नवीन नवीन माहिती पण कळते आपल्याला. ते आहे.
हम्म.
चालतय आणखी. मग हे हे. मग तुमचा आता कॉल संपत आलाय मग मी माझा लावू का एक. इकडून तुम्हाला हो हो चालेल चालेल ठीक हाय. हा हा बाय ठेवते मी हो.